लागला हा येतो आवाज
हा येतोय येतोय
मला असं वाटतं नाही पब्लिक आहे ना जेवणासाठी गेले त्याच्यामुळे फोन फ्री ठेव
हो तेवढं आहे लाईट लाईन सध्या पर आहे तोपर्यंत लाभ घ्या.
नाहीत हे लाईन क्लिअर झाली अरे काय ट्राय करत. तो बिलकुल लागेना मगाशी
हा मग मी तेच म्हणते ते कि आता लाईन क्लिअर आहे तोपर्यंत लाभ घ्या. सगळ्यांनी सगळ्यांनी नाही आपणच घ्यान तसं
बिचारीला पण तिचा पण येई ना नाही माझा पण जाईना तिचा पण येई ना.
सेम प्रॉब्लेम मला पण तेच झाला तिचा येत नाहीे माझा जात नाहीये. आणि मग का हम्म तुमच्यात वटपौर्णिमा करतात काय?
हो मग करतात ते सगळं करतात ग हा
नाही एककेत्यांच्यात करत नाहीत ना म्हणून विचारते ग
का?
त्यांच्यात नाहीच त्यांच्यात काय काय माहिती पहिल्यापासूनच त्यांच्यात करत नाही.
अच्छा अच्छा मला वाटलं हे इकडे असं केलंय म्हणून म्हणतेच तुमच्या
नाही नाही त्याच्यामुळे नाही मग काही भागात करतात काही ठिकाणी नाही त्यांच्या गावातच नाहीत त्यांच्या पूर्ण भावकीत कोणच नाहीत. काहीतरी झाला असेल ना मग
असेलय काय काय असतं ना प्रॉब्लेम त्याच्या गरज करतात. हम्म आमच्याकडं कसं तिकडे फोर्थ फ्लोअर ला अ काय म्हणतं ते घडचं फादी आणायची कुंडी मध्ये ठेवायची आणि ते पॅसेजला ठेवायचे. बाहेर ते सगळी तयारी करून कोमान होत का मग सगळ्या लेडीज देतात.
हा बरोबर आहे बरोबर आहे अच्छा आता मला पण मी इथं नवीन शिफ्ट झाले तेव आता माहित नाही कसं काय करतात इथे
आपली खांदी स आणायची मग आता एकतर मुंबईतत झाडांची खूपच कमी आहे. झाड पण मिळत नाही त्या सर्व फच होत सगळी. मांदी आणून कंडी मध्ये लावायची आणि सगळ्या बायकांना बोलवायची एकाच ठिकाणी सगळ्यांनी करायचंय. हा छान होतं आ म ते तस झाड पिळ कसतात तथ
आयडिया चांगली येते पण
तु तसच कर स्वतःच पर्सनल घेऊन ये आणि आपलं आपलं घरायचं कठे जा
आम्हाला ना पण अस दारात असं गॅलरी वगैरे नाही ग जिना चढलं ना की लगेच आमचा दरवाजा
तू घरात एकट करू शकते ना पर्सनल
हा घरात करू शकते एकट पण ते सगळ्यांच्या चांगलं वाटतं. ना बाहेर जायचं, सगळ्या जणींनी सोबत
नवीन ठिकाणी,
आता कसं ओळख पण नाहीये एवढी, त्यामुळे एवढं आकर्षण पण नाही, सगळ्यांचं. सोबतच, मग तेच कराय लागेल आता, कारण आपली एवढी आता ओळख नाही आताशी, फक्त शेजारच्या काकू एकदा आल्या होत्या, आणि समोरच्या एवढ्या माहिती झाल्यात आत्ताशे. त्या पण एकदा, थोडं दोन मिनिटं बोलल्या, मग काय काय आहेत, कुठले आहेत? काय तेवढंच विचारलं, नाहीत इथ ना, कोणी बाहेर निघत नाही, आणि काय होत नाही. आणि आमचा आधी, आम्ही राहत होतो, तिथं काय नाही, सगळे सोसाट बाहेरच. कोण घरात थांबत नव्हतं. दगडला पण बोलायला लावतील, अशा बायका बडबड, बडबड, बडबड, बडबड, करायचा.
हाच तर खूप फरक आहे ना, सिटीचा, आणि आपल्या गावाकडचा.
नाहीतर काय, तेच सांगते एखादा गपचूप चालला ना, तरी तो गपचुप का चालला, म्हणून त्याला परेशान
हो, इथे काय घेणं देणं नाहीये, माझ्या तर बाजूला ना अ दोन वर्ष झालं, एक फॅमिली येऊन राहायची, आता ते गेलेत सोडून मागच्या महिन्यात. दोन वर्षामध्ये, मी तुला काय सांगू, जाताना एंडिंग बोलली आठ दिवसपूर्वी, मला माहित पण नाहीये की तिथे कोण रहायचं? किती माणसं त्या घरामध्ये? अस तसं अजिबात नाही. कळतच नाही, कोण आलं? कोण गेलं? संबंधच ठेवत नाही, कोणी कोणाचा.
आपल्या कॉलनीत सगळ्यांचा कोणाचा पाहुण आहे, ते पण माहिती असायचं. पावणे लावणे पण सगळे पाठ.
अगं ते पाहुणे लाजायचे बाई, बोलतात काय हे सगळे बघायला येतात.
हो.
खरंच ते लाजायचे अक्षरशः, बोलतात थोडं गाडीचा आवाज झालं की सगळं गेलं
सगळे घ्या, हो सगळे बघा मी तेच म्हणते, आपल्या घरातली माणसं जाऊदे, येणारे पाहुणे जावळे पण पाठवत
हो, सगळ्यांचे. आणि इव्हन जाऊन सांगायच त, काकी तुमच्याकडे कोणी आलय बघा. त्यांना परत सांगायला पण जायचं.
उन्हाळा आला की, सगळ्यांचे पापड लाटायला पळायचं.
हो ना, आपल्या बिल्डिंग सारखी माणसं आणि बिल्डिंग, कुठेच मिळले नाही.
कुठेच नाही, कुठेच नाही, आपण ब पापड करायला पण किती, सगळ्यांच्या घरी जायचोत ना?
पोळपाट लाटणे घेऊन पळायचं, लिंबू सरबत पिळायचा अरे किती कडक, ह्यानी पीठ माळलय हो, ते पीठावरून पण चर्चा
आमच्या, आ आमच्या आमच्यात जाम कडक बेटा
हो, म मईकडे मी तर कधी आलीच नाही लाटायला, ते हात खूप दुखायचा मी मनीषाला आधिक सांगायचे, म्हणे मला बोलवू नकोस हा, जा कडक मळते मला जोरच न्हाई ते हो, ती कधी बोलवायचीच नाही मग मला.
सगळ्या यायच्या, मग सविता त्या यायच्या सगळ्या.
त्या येणारच, कारण मी मनषाला आधीच ऑन करायची, मला बोलू नको म
तांदळाचे पापड लाटायला मज्जा यायची
ते पापडा लाटण्यापेक्षा तेेत खाण्यात
खाण्यात खाण्यात बरोबर आणि उडताचं पीठ ना वैशाली ते जाम खायच
हो आणि आम्ही तांदळ तर खायच
हा ज्या म्हणजे क
व हो त्यांना ते आवडायचं कारण
नव्हत आणि आपण तांदळाचं पीठ खायला पडयचं ते राणीच्या कुरवड्या पण करायचे ब तांदळाच्या
हो आम्ही गेलो होतो अगं त्यांना भेटायला आता गणपतीमध्ये आक्क आली होती ना मावी
ह
त्यांच्या घरी गेल्या होत अरे आहे तशाच
काय ते काका एक्सपायर झाल्यापासन काय हेच नाही मी त्या फोनवरर बोलले नंतर काय नाहीच मग
पण त्यांच्यात बदल काहीच नाही तू बघशील ना तुला वाटतील त्यावेळी आपण बघितलेली हुबेहूब कॉपी समोर आहे आपल्या काही म्हणजे काहीच करत नाही हो खूप छान
तरी मग बर चांगलं मेंटेन केलंय स्वतः
अरे वय पण वाटत नव्हतं त्यांच्याकडे बघवून सांगते काय जशा का तशा
हो काय
हो मी तर बघून आज्च्या घेत आणि राणीला बोलून घेतलं होतं पण ती खूप जाड झाली राणी राणी नाही हो हो
त्या दोघी पण जाड झाल्यात दोघी तिघी पण त्या जाड झाल्यात खूप
सोनल तर पहिल्यापासून होतीच पण राणी तरंच खूपच झाली
हम्म आती झालीय ती
हो नाही अरे जुनी माणसं घेतली ना एवढं छान वाटायचं
काय चाललंय काय नाही माझ्या ग्रुपच्या सगळ्या जाड झाल्यात पण
हो
सगळ्या सगळ्यांत जाड झाल्यात कोणच नाही बारीक राहिलं तुमच्या ग्रुपच्या आहेत तसंच दिसतात बऱ्यापैकी
सविता झाली व्यवस्थित जरा मग आम्ही तिघी का जेवतच नाही
हो तुम्हांला तुम्हांला हात बांधून ठेवले असतील नाहीतर लॉक लावून जात असतील त्याच्यात खायचं सामान ठेव
अगं मी बिना डायटची स्टे आहे स्टील बॉडी आहे माझी मला डायट नाही काही नाही काय नाही
बस गं तुमचे नवरे जाताना ना सगळं कपाटात ठेवून लॉक लावून जात असतील
ड्रमला पेटीला पूर्वीच असाची मग पेटे हा तर बया किती पण खा
तिची
सविताला इतकं टेन्शन असतून तिच्या हाईट नुसार व्यवस्थित आहेे ते
हाईट नुसार हा चांगली वाटते तिची हाईट पण खूप आहे ना त्यामुळे चांगली वाटते.
हम्म अशोक आणि त्याच्या ते मिसेस पण आलेली गं त्या दिवशी आत्याच्या घरी आणि.
ठेव काय.
वय. हो येऊन गेले गं किती मस्त वाटलं किती वर्षांनी भेटलो. आणि बायको पण छान आहे बोलायला, खूप बोलते.
सगळं गं हैंडल करते ती गावाकडचं.
हो हुशार आहे अगं खूप राजकारणात. सगळं टोटल काम करत्यात सगळं माहित पण आहे, पण असा विशेष कि तिला काय माहित नव्हतं लग्नाच्या आधी आ.
होय ना.
ती कधी शेत शेतात वगैरे म्हणे ताई मी कधीच गेली नाही लग्न झाल्यापासून जावं लागतंय. आईने ना इतक्या गप्पा
पण ते, हा.
खूप गप्पा मारल्या तिने छान मस्त स्वभाव पण छान आहे तिचा. हो वाटलं नव्हतं ती इतकी बडबडी असेल.
हा.
हो.
बरं आहे ना काही नाही केलं पण सगळं करायला लागली ना म्हणजे स्वतःात बदल केला तिने.
म्हणे मी एकटीती एक माझ्या बाबा आई बाबांची मुली. चालतो का असा अर्धा का दहा मिनिटं कम्प्लीट.
नाही चालतो बंद केला तरी पण दहा मिनिटाच्या पुढं गेला तर रिजेक्ट होतोय.
मग करते बंद आणि परत एक करते लास्ट.
चालेल चालेल, हो चालेल. एक एक अजून तिथं. वापस नाहीती एक करते थांब मला.